काय चाललंय?
काय नाही बघा हाय जेवन तेन चालूय.
हा हा हा नाही अजून करायचं आता स्वयंपाक थोड्या वेळानं.
हा हा हा. मग काय, काय नाही बरं आहे बघा तुमचं? हा आता कुठे मग फिरायला आता काय पावसाळा असल्यामुळे मग तुम्ही पण गेला नशीला?
उन्हाळ्यात गेलेलो माहेरी तेवढंच दोन चार दिवस लग्न होत.
हां.
तेेवढच गेलो आणि तेवढच फिरलो बघा बाकी
हो कुठ नाही, नाही म्हणजे असं कुठ तरी म्हणजे फिरायला वगैरे ट्रिपला वगैरे नाही?
नाही जाण व्हत कसं होतय घरात मुलगा एकटा असतोय तरी पण वेळ मिळाला तर मग सगळे जण मिळून गेल तरच कुठं परवा एकदा गेलो होतो कनेरीे मठला गेलतो बघा. हा कनेरी मठला गेलेलो, हा छानय आणि मग एकदा कसं इथल्या इथेच जवळपासच कुठं काहीतरी महाशिवरात्र असलं खिद्रापूरला जाय च दसरा असलं आपलं कोल्हापूरला जायचं. आणि बाळूमामाला जायचं तेवढं हि इथल्या इथ आपलं फिरतोय लगेच वंडे म्हणजे सकाळी जाऊन संध्याकाळी
सकाळी जाऊन संध्याकाळी. फिरून येताय काय हा हा हा खिद्रापूर फिरायला आनि कुठं म्हटलासा तरी आम्ही पण नाही सोडा माझं पार्लर च काम असल्यामुळे मला पण नाही शक्य तो आता दोन वर्षापूर्वी मालवणला गेलतो मग त्यावेळेस तेवढं मालवण तेवढं बघितलंय आणि गणपती पुळ्याला पण एक तीन चार वर्षापूर्वी गेलेले आणि परत त्या अक्कलकोटला एक चार पाच वर्षापूर्वी गेलेले आणि मेक-अप होता माझा सोलापूरला मग तसच मी गेल्या वर्षी दोन वर्ष झालं मेक हेला गेलेलं अक्कलकोटला. मला म्हणजे मी स्वामी समर्थांची भक्त असल्यामुळे मला म्हणजे अक्कलकोट असं भर खा आवडतंय जायला पण कधी योगच आला नाही सारखं अस जायाचा. पण आता जाईन आता
आम्हीपण गेलेलो, दोन वर्षाखाली अक्कलकोटला गेलेलो, आमच्यात कार्यक्रम होता.
हा.
मग आम्ही तिथं गेलेलो अक्कलकोटला मग एक म्हणजे पाहुणे म्हणजे माया नंदचं घर आहे तिथं.
हा हा अक्कलकोटला हा हा मग, तुमच काय सारखं जाणं येणं?
नाही नाही एवढं नाही या एवढं नाही तेवढं पुरत तेवढच काही तर कार्यक्रम असल की, जायचं एक रात्र राहिलेलो आणि कार्य क्रम झाले की, नंतर ना मग रात्री निघालो, परत तिथून माहेर जवळ आहे. त्यामुळे तिथंच येऊन राहिलो. दुसऱ्या दिवशी परत इकडं आलो असं केलो.
होय काय? हा हा, आणि कुठं असं खिद्रापूरला? खिद्रापूर आमच्या मामांचंच गाव. त्याच्यामुळे मला सारखं, होय, आमचं सख्खे मामा आहे तिथं. मग आम्ही जात होतो पूर्वी सारखं जायचो, पण आता लग्न झाल्यावर कस आपल्या आपल्या कामात बिझी असतंय. त्याच्यामुळं कधी तर जाणं येणं असतय ओ एवढं नाहीये, मग कधीतरी गेलो तर वाडीला तसं मग खिद्रापूरला जाऊन येतोय.
मी दर पौर्णिमेला जाते बघा वाडीला. माझ्या झाल्या आता पाच पूर्ण झाल्या वाडी च्या
होय होय भरपूर जण जातात आणि दर शनिवारी तर वाडीला भरपूर जण जातात. आणि छान वाटते. आता बघा आपल्या इथं कस योगा हाय, चांगलं वाडी हाय. मग या त इकडं लांब लांबून लोकं येतात वाडीला दर्शनासाठी, मग आपण हाय जवळ हाय आपल्याला किती जवळ हाय हो तरी आपण जात नाही एक एक जण जात नाही सोडा आम्ही तुम्ही जाते कधी तर पण एक एक जण बघा की, एवढ्या जवळ असून इथल्या इथे जायचं होतं नाही पण तसं नाही केलं पाहिजे. आपण इथं दत्त आम्हाला गाणगापूरला आपल्याला जायला होते काय बघा, गाणगापूर केवढं लांब आहे होय की नाही.
आमचं म्हणजे मावशीचं गाव आहे माझ्या गाणगापूर त्यामुळे आम्ही ते पण बघितलंय. पाहुणे आमचे देवस्थानच्या ठिकाणी जास्त पाहुणे आहेत. माहेर पण माझ देव स्थानच आहे. पंढरपूर माहेर असल्यामुळ तिथे पण सारा सगळं हा सगळं सगळं म्हणजे आपलं काय तर कार्यक्रम असल की, देवदर्शन पण तर असं होतय. हं, मस्त वाटतंय पण त्या निमित्तानं.
त्या निमित्तानं आपल्याला जायचं होते हो आणि पंढरपूरला आता बघा वारी गेली होती काय गर्दी? किती ठिकाणी किती हा काम नाही आणि कि ती ठिकाणी हुन लोकं आली होती. भरपूर आणि त्याचा अनुभव पण भारीय. पंढरपूरच विठ्ठलाच आणि स्वामी समर्थांचा पण अनुभव भारीय. मला तरी या भरपूर आलेत बघा अनुभव. कारण की आमच्यात म्हंटलंच तरी अ आमच्यात सासू आणि दीर पाहिला करत होते.
हम्म.
मग त्याच्यानंतर काय झालं, मग मी आमचं लग्न झाल्यावर क ने मग मी आमच्यात काय गणपतीला तेवढंच मी पहिला हे करत होतं, पण हित आल्यावर मग सासूबाईंचं बघून स्वामी समर्थ ना मग जायला लागले. त्याच्यापासून मला अनुभव येता. स्वामी समर्थानी भरपूर मला दिलय. आम सगळ लॉस् मध्ये गेलेला बिझनेस. मग ते कनी स्वामी समर्थांची मी जसं जशी सेवा केली ना तस आम्हाला सगळं प्रत्यय आलाय, आणि त्यांनीच तारल्यात आम्हाला एवढं. कारण की किती एक चार-पाच वर्ष आम्ही लॉसमध्ये होतो. आमची सोनार दुकान होती दोन. आणि
मग ते सोनार दुकान लॉस झाल्यामुळे, आता मिस्टर पण कसं दुसऱ्याच्या दुकानात सोनार दुकानात आता आहेत.
मग पहिलं कसं हं होतं आमचं, पण लॉस झाल्यामुळ मग त्याच्यामुळे आमच महाराजांच्यामुळे चांगलं झालं.
हो नाही. नाही देवाचं केलेलं कधी कधी वाया जात नाही, देव कधी ना कधी आपल्याला परतफेड करतोय.
करतोय.
एवढ मला तर मी आता ह्याला जाते की नाही वाडीला, मला पाच वाऱ्या करोस्तवर एवढे मला संकट पण आली. पण देवान मला एवढं परत चांगलं केलंय. त्यामुळे म्हणजे संकटात न बाहेर पडतय आपल्या तो. पहिल्यांदा जरा परीक्षा बघतोय. तोय, पण नंतर आपल्याला संकटातन बाहेर काढतोय, कधीच वाया जात नाही देवाचं केलेलं.
होय आपल्याला कधी ना कधी ते उपयोग येतय. आज नाही देव फळ दिला तर मग तर आपल्याला एक कुठला तरी आणि कुट् टल्या तर रूपात येऊन, आपल्याला ते त्याच फळ मिळतय.
मिळतंय मिळतय.
देऊन हो होय, म्हणून आमी स्वामी र्समर्थांना आम्ही विसरत नाई. मी दररोजची सेवा असत्या माझी स्वामी समर्थ ची मी ती करतोय. होय होय केंद्रात जातोय इथ जवाहरनगरमधी. इथच हाय की केंद्र पण तुम्ही नाई येत.
मी येते की जवाहर नगराच्या केंद्रात, पण असं अगदी नियमित येत नई असं गुरुपौर्णिमा, काईतर काईतर अचानक कोणतर चल म्हणलं काईतरी काय
पिल हाय.
नाय नाय.
मग म्हणजे तुम्ही फोटो पाठवा बघूया, माझ्या लक्षात येईल. कारण की मी नेहमी जायाची पहिला. पहिला ते बघा आम्ही कसं जाया लागले, ते कनी कसं झालं आमच हे प्रॉब्लेम झाल्यामुळच मी पण जाया लागले सोडा, खरं लॉकडाऊन पासन मी जात होती बघा. आणि मग मी एका गल्लीतल्या मुलगी बरोबर जायची. मग तिला सगळ तोंडपाठ असायचं, महा कालीस्तोत्र, कालभैरवाष्टक मग मी म्हणायची. तिला सगळं तोंडपाटाय, मला कधी यायचं असं म्हणायची मी गेल्यावर तिथं. पण मला जसं जाय लागलो ना तसं तसं मला तोंडपाठ हाय. आता रामरक्षा मला तोंडपाठाय. कालभैरवाष्टक तोंडपाठाय. परत महाकालीस्रोत्र तोंडपाठाय. आणि मीच सेवा घ्यायची केंद्रात जाऊन. असं व्हाय लागल, नंतर न मग मला एवढं भारी वाटायच, की बाबा चला कुटलं तर आणि सगळ्या आरत्या तोंडपाटायत. मग आता माझं जाणं जरासं कमी झालंय केंद्रात या, मी तिकडच्या गावात
गुरुवारी आणि सोमवारी असतय ना, म्हणजे असं मग आरती वगैरे तेन कारण मी जात होते. संध्याकाळी सहाच्या आरतीला सोमवारी अन् गुरुवारी जायचं.
म्हणजे तुम्ही दरोजच्या आरतीला नाई गेला चालतय. पण सोमवारची आर् आरती डेली करायची. सोमवार केलं तर सगळ्या आरत्या केल्या-सारख्या
भेटत व्हय. आणि खूप छान असतं अं तिथं सगळं एका एकजुटीनं म्ह तेत मस्त वाटत अगदी आम्ही हयाला गेलतो, बघा प्रगट दिनच्या वेळेस का नाई
प्रकट दिनाला कसं मांदियाळी असते, जेवण प्रसाद पण असतोय. पळ तिथं भा नई भारीच वाटते, एकदम मन प्रसन्न होतय आणि पारायनला बसल्यावर तर एवढं छान वाटतंय, तुम्हाला मस्त वाटतंय, पारायणला बसल्यावर पण त्याच्यामुळं क नी
हा, मी काय करते माहिती का? केंद्रात जात ते मी पाया पडायला, पण मी पारायण होता-ये तेवढं घरात करते मी. कारण घरात केलेलं कस आ पल्या चांगल्या ना भल्या आपल्या म्हण, करते मी हा.
आपल्याला बघा जागा पाहिजे, सेपरेट रूम पाहिजे, त्याच्यामुळ मग मी काय घरात करत बसत नाई. कारण की आमच्यात पण जाग्याचा प्रॉब्लेम हाय, त्याच्यामुळं मी घरात करत नाई. मग केंद्रात कसं, एक माझं चार पारायन झाले केंद्रात, म आता सध्यात बसायला हम्म.
घरात माझे पाच ते सहा वेळा झाला असेल, गुरुचरित्राचा संक्षिप्त अध्याय म्हणजे तो बाय कांनी वाचलं तरी चालतंय ना, त्याच्यामुळं ते गुरुचरी हां संक्षिप्त अध्याय वाचते, सात अध्याय असते त्याज्यावर म्हणजे सकाळी मी काय करते, स्वयपाक करून एकदा बस सायचं वाचायचं म आणि किती माझं आता पाठ झाल्या-सारखं झालंय ते दीड तासात म्हणजे ते म्हणजे व्यव स्तित अगदी शांतपणे तसं फास्ट वाचलं तर एक तासात होतय पण असं शांत वाचलं की, दिड तास लागतोय हा- हा. मग ते मी करून घेऊन मग बाकीचे काम नंतर मं घरात. तिला आवडते म्हणे नैवेद्य वगैरे केलेलं असं नैवेद्य दाखवायचा हो- हो. गुरु पौ र्णिमेला एखाद्या पं- पं म्हणजे गुरुवारी जर एखादी पौर्णिमा आली किंवा अजून काहीतरी असलं तर मी तेे पारायन मी घरातच कर ते भले आपलं भाड्याचं घर असू दे, पण दत्तगुरूंचा वास आपल्या घरात राहतो ना.
त ना होय- होय बरं झालं, मला पण सांगितल. आम्ही आता काय करतोय माहितय अं सत्यनारायण पौर्णिमाला आम्ही सत्यनारायण पण घालतोय घरी आणि म्हणजे दर पौर्णिमाला घालतोय. मग महिन्याला ती सत्यनारायची पूजा ती केल्यावर पण आपल्याला लक्ष्मी प्राप्ती म्हणजे चांगली होते, ते कसं आहे दर म्हजे केंद्रात कसं दर पौर्णिमाला घालत्यात, मग आम्ही पण घरी घालतोय दर पौर्णिमाला सत्यनारायण आम्ही श्रावण महिन्यात घालतोय असं नाही, आम्ही दर पौर्णिमाला त्या महिन्याला मग मीच वाचते सत्यनारायण आणि मग मी पूजा मांडतात, म्हणजे आमचे सासरे पूजा मांडतात, मग मीच पर सगळं वाचणं ते सगळं ते नसते माझ्यावर आणि शिरा वगैरे करायचा, सवा मुठीचा परताळणी शिरा कोण काय खात नाही प्रसाद
तुम्ही शिरा
शिरा आम्ही बघा ते, मला पण एवढं काय
मी सांगते तुम्हाला काय करायचं सांगते तुम्हाला. तूप अ जर दोन वाटी जर घेतला रवा असला तर अर्ध्या वाटी चंवर तुप, तुप भा म्हणजे होता होईल तेवढं तुप भरपूर घ्यायचं. तुम्ही किती पण घ्या, अर्धे वाटी जरी घेतलं तुम्हे चांगल तुपात भाजून घ्यायचा.
हं.
रवा आणि भाजल्यानंतर कणी इकडं गरम पाणी करायला ठेवायचं आणि ते गरम पाणी त्यात घालायचं आणि पिकलेलं केळ घालायचं पिकलेलं केळ केळी घालायची हा मग वेलदोड्याची पूड आणि परत जायफळची पूड काजू बदाम तळून घालायचे तुपामध्ये तळून त्याच्यात वरणं घालाय आणि झाकून ठेवायच आणि पा दूध घालायचं पाणी आणि दूध निम्म निम्म घालायचं आणि एक वाफ काढून झाकू न एवढ सुंदर शिरा होतो पिकलेलं कधी सत्यनारायच्या पण प्रसादामध्ये पिकलेलं केळ घालायचं खूप सुंदर लागतो शिरा खूप सुंदर लागतो मस्त लागतो अगदी
हा हा हा हा आम्ही ते आम्हाला एवढं तुम्ही सांगितलासा असं काही नाही आम्ही करत सोडा तुपातच भाजतोय पण पाणी गरम करून मग त्यातच साखर घालून वेलदोडीची पूड ते सगळं त्यातच ड्रायफ्रुट्स वगैरे त्यातच घालून मग ते आम्ही पाण्यात घालतोय शिरा असं करतोय हम्म पाणी निम्म घालायचं.
हा म्हणजे दुधानं असं एवढं कलर छान येतो त्याच्यान आणि खायला पण असं मऊ लसलुशीत छान होतो. कारण आपण तूप पण जास्त घातलेलं असत आणि दूध पण जास्त घातलेलं असतं
म असते हा हा हा त्याच्यावर छान होते काय आता तस एकदा कर मग ते आम्हाला तसं माहित नव्हत आता तुम्ही सांगितला अस एकदा नक्की ट्राय करीन होय आणि काय मग आता काय स्वयंपाकाचं
स्वयंपाक करायचा थोड्या वेळानं एक दहा पंधरा मिनिटांने करायचा स्वयंपाक
होय काय हा मग काय जेवायला वेळ करतात हम्म हम्म होय काय आणि कुठं म्हटलासा तरी तुम्हाला एक सांगू ठिकाण देवाचं अ दत्त ह्याला कामाख्या देवीला पण कधी गेलाय काय? कामाख्या ऐकून तरी माहितिये काय? हा तिथं तर एवढं सुंदर आहे म्हणतासा एकदम छान देवी आहे ती बघा मस्त वाटतय होय होय सगळ्या एक ती देवी येत्या त्यातली एक देवी तिथं थं हाय आणि जगन्नाथ जगन्नाथला पण भारी हाय बघा जगन्नाथ हा जगन्नाथपुरी हा जगन्नाथपुरी ओडिसा ओडिसामध्ये ये वाटत ते आणि एवढं छान आहे जगन्नाथ पुरीमध्ये तिथं तर कालचं एक गोष्ट बघा तिथं कणी एवढं दिवा लावले ते म्हणजे ते वर लावतात ना काहीतरी दिवा एवढा पाऊस पडत होता एवढा धो धो धो पाऊस त्या पावसात दिवा अखंड ज म्हणजे
होय आणि त्याचा झेंडा पण बघा की उलट्या दिशेनं वाहतो जगन्नाथ
हे त्याचं ते आश्चर्य आहे ते म्हणजे ते खास त्याचं कारण ते आणि झेंडा नाही फडकला तर तिथं काय होतय माहिताय म्हणजे ते जगन्नाथ दरवाजा ते अठरा काय पंधरा वर्ष बंद केला जातोय त्यांच्यामुळे ते कनी फड झेंडा दररोज झेंडा बदलतोय आणि झेंडा ते असं त वारा असतो अगर न असत ते झेंडा असं हेच फडकतच राह
होय कसं वैशिष्ट्य असतंय नाही आणि हेच पण आणि हचं पण बघा की खिद्रापूरचं किती छान आहे त्या कोजागिरी पौर्णिमेलाच तिथं चंद्र कसा दिसतो बघा त्या